हॅलो.
हा बोला.
हा काय करायलाय?
काय नाही बाघा निवांत.
हा हा म हो लवकर का वेळा न. हा झाली का? हा हा. मग काय स्पेशल?
स्पेशल आज काय नाही बघू आता काय करायच ते. रेग्युलर नाही दया अस कायले.
हम् हम् हम्.
एकच सपल काहीतरी सगळ्यांना आवडायची ती करायची पोळी.
होय.
पोळी, भात, भाजी.
हा हेच नेहमीच मग कधी तर एकाद दिवस वाटलस तर मग वेगळ.
हा संडे स्पेशल असतो काहीतरी.
हा हा हा. त्यावेळी वेळ पण असतोय ना तुम्हाला रोज मग ते क्लास वगैरे पोरगी मुलगीच असल्यामुळे. नाही होय म वेज की नॉन व्हेज का सगळा दोन्ही.
नाही नाही आमचा व्हेज आहे फक्त त हो.
आम्हीपण व्हेजिटेरियन . होय नाही नाही. नाही. नाही खात
हम्म. व्हेजिटेरियनच. मग त्यात आपले काय वेगवेगळे हे की इडली- वेगवेगळे म्हटल्यावर असलेच पदार्थ असत्यात. असतेत. होय. तेच की.
बाहेर गेलत.
नाहीए. अवघड असतेय मग ते पनीर आणि हे. पनीर सोडून दुस - -र काय नसतय.
पनीर आणि काजू करीच.
काजू हां. दुसरं काय नसतय ना व्हेज मध्ये. हम्म. हम्म. घरी पण करताय का? का बाहेरच असं? हा. हा. हा. ते असलं की लय अस - तामछाम खर लय असत. हाय ना? पनीर वगैरे अस-
आता ते पनीरची वगैरे ग्रेव्ही मिळत- ते तस नाही ते आता. तयार पॉकेट मिळतं की.
होय? माहितच नाही. हां. हां. ग्रेव्ही -
एक छोटी हो. ग्रेव्हीचच मिळतं. ते दुधात टाकायची.
हां.
-क्स करायची आणि मग ते टोमॅटो, कांदा मिक्सर मधन काढून त्यात टाकलं- कि ती ग्रेव्ही टाकायची. काजू किंवा पनीर.
हां. हां. हां. मसाला मिळतोय माहीतीए. पण ग्रेव्हीच नाही म्ह-
मिळत की. सगळंच आहे. शाही पनीर वगैरे सगळंय की.
हां. हां. ते हां मसाले मिळतात ना ते. पण ग्रेव्ही नाही असं नाही म्हणजे ऐकलं नाही ना म्हणून म्हणलं.
टाकली की ग्रेव्हीच होते ती.
हां. अस म्हणताय होय. हम्म. हां. ते काय असतेच नेहमीच. ते करायलाच लागतय टोमॅटो, कांदा-
हो.
हम्म. तेच ना पण तेच लय तामझाम असत. तस लय चं पदार्थांचं
की काही नाही मग दुसरं त मग इडली, आंबोळी हेच की वेगळे पदार्थ.
हो. सगळ ढोकळा वगैरे करायचा. हो घरी करते मी.
हम्म. हम्म. हम्म. रविवारी एक दिवस निवांत त्यासाठी.
रविवारीच मग. रविवारी बाहेर पण जायच असत. करायचं पण असतं. सगळाच गोंधळ असतो.
तर बाहेर खाऊन याय लागत. हम्म. हं. तेच की. नाही.
पोर आता बाहेरचच माग-
होय घरात- किती ते सगळ्यांना वेगवेगळं. नाही. मग ह्याच्यावरून बघून वगैरे पण करताय अस ते नाही. युट्युब वर बघेन बघून, बघून. करता नवीन नवीन ट्राय.
घरते ट्राय करते नवीन नवीन.
हा हा हा!
चाललेलं असत हो. हो काहीतरी वेगळ पाहिजे ना एक ते एक नको टेस्ट म्हण.
मुलं कोवळी आहे हा पन ते असं असतय ना की एक एकाला एक आवडते केलेलं नाही आवडत.
नाही तसं काय नाही चालतय, सगळ्याला आता.
हा नाही सगळ्यांच्यात वेगवेगळं हो इकडे आपल्याकडं. तुमच्यात वेगळे असच की. भरपूर जण असतील कि मग असा प्रॉब्लेम येतोय. नाही हेच की नेहमीचेच की आपले असं काही वेगळं काही नाही.
पदार्थ असा
असं काही नाही वेगळं हेच की नेहमी सगळे. इकडे असतात तेच आहेत प्रॉपर. वेगळा असा काय पदार्थ नाही मीच तळच की कोल्हापूरची.
होय का? हो माहिती की, माहिती हो खाल्ली की. आता त्यामध्ये पण किती आता लिघाले विष
धुळे भरपूर आहेत आता सगळी इकडे वेगवेगळे फेमस झालेत.
ह मिसळच भरपूर झालंय कोल्हापूरला.
कोल्हापुरात सगळीक सगळ्यांचे स्पेशल, स्पेशल आहेत
हो!
तिकडं तुम्ही करताय का घरी?
घरात करते की घरी करते की.
नाही आता कोल्हापुरात आहे पण मिसळ फेमस आहे पण सगळी सगळ्यां ती वेगवेगळे क्वालिटी आता चालू झाली त्यात पण सगळं होय तसेच आहेत.
जे जिकडं जाईल तिकड वेगवेगळं.
बेईन वेगळे रेटेत.
हूं! पण जिथं जाईल तिथलं मग वेगळा पदार्थ खायला असं वेगळं असते ना ते. तिथलं काय स्पेशल असं. हा बदलते होय, तिकडं काय स्पेशल?
इकडं स्पेशल चौपाटीचं इथं आमच्या इथं राजवाडया वर.
हा हा हा!
आणि सुपनेकरचा वडा वगैरे इथला प्रसिद्ध हे पेढ प्रसिद्ध हे. हम्म सातारच्या हो
तेचकी!
हा, इथं चौपाटीवर छान ये.
हं, हं हं हं सगळं मिळतय.
मिळतय इथंच
हं हं हं इकड पण आहे, खाऊ गल्ली म्हणून आहे, तिकडे सगळं. सगळे पदार्थ मिळतात, आता काय हल्ली बाहेर सगळे, वेगवेगळे मिळते, त्यामुळे मग घरात पै जा, बाहेर गेले की लगेच मिळते, म घरात कोण करायच्या पेच्यात पडत नाहीत आता, हम्म. ते लई असते ना सगळं करून आणि तेच वेळ होते, त्यापेक्षा बाहेर जाऊन खाऊन आलेले, बरं म्हणत्यात.
हो, तेच की.
हम्म.
अन थोडी लोकं असेल, तर बरं पड त, बाहेर खायला.
होय होय, जास्त ना असले कि, मग
नाही परडवत, मग ते घरात गेलेले बस ह ह.
व्हय, तसंच असतंय ते. मग घरातच करून सगळ्यांना, जास् त येते, क्वांटिटी जास्त असते ना, मग घरात. जर केलं की, बाहेर तसं होत ना होतय की, असतात घ्यायला असतात ना. हम्म, घेतलं होय-होय.
मग काय नाही, मला वाटलं एकटी सांभाळणार म्हणलं की मग
हां, मग होत नही, अवघड होत मग दुसरं काही करायचं असं वगैरे होत नही, घ्यायला असतात, त्यामुळे करायला काही प्रॉब्लेम नाही. करू शकते म निवांत, हम्म.
व
व्हय, तुमचं काय निवांत, जास्त जण नाही का, तुम्ही?
नही, आम्ही तीघ जणं.
हां, म त्यामुळ निवांत करत अशील हा.
आपण निवांत असत, त्यामुळं वेगळं-वेगळं काहीतरी करायला मिळत, मग.
हां, म तेवढा वेळ असतोय ना भरपूर, असं सगळेजण असलं की, मग नाही होत, तेवढं ते.
नाही होत.
हम्म अन लहान मुल असल, तर अजिबातच नही मग. त्यांचं आणि असते, मध्ये-आदे होय.
हम् ह.
सारखं असत, त्यांचं काहीतरी.
सारखे वेगळे-वेगळे खाऊ करावे लाग
खाऊ होय आणि त्यात आणि हे नको, तें नको भरपूर असतंय.
हो, ह्ह्हणं.
म ते प्रश्न असतात, पण ते काय करायचं?
हो हो, तेच की. मिक्स डाळीचे आप्पे वगैरे, करता का?
नाहीय ओ. नही, नाही-नाही. तेवढा कुठला वेळ, आहे तो, असं नाही. तुम्ही करत असाल हाघड नाही ते भरपूर लाग ते ना भरपूर जण असल्यावर त्यामूळ ते सगळं तस वेगवेगळ करायच होतच नाही तुम्ही करताय वाटत सगळे पदार्थ अशे.
करते करते सगळं होत करणं.
हम का तरी वेगवेगळ खायला मिळत असेल पर
हो तेच की. स्कूल मधन आले की असत ना काय केलं आज. हो.
हम्म.
ओके.
अंह. बाकी
इडली वगैरे आठवड्याला होत असेल तुमची.
होय होय. आठवडा तर नाही पण एक पंधरा दिवसातून वगैरे अस एकदा केलं की मग ते असतेच की दोन दिवस तेच. त्याला च पीठ राहते.
मग काय डोसे वैगेरे
हा होते हा इडली झाल्यानंतर मग ते होतेच. एक दोन दिवस त्यातच जाते माहितच आहे सगळीकडेच तसं असते. ते राहतयच ना पीठ म्हण त्यात होय नको म्हणत्यात आता काय केलंय विचार तेच ते तर पदार्थ असलं की तसच असते.
ह.
हम्म आणि आता कसण वगर ते मॅगी वगैरे असत त्यामुळे मग जरा जास्त ते याच्याकड कल नाही ना आता.
हम बरोबरे.
ते त लगे इन्स्टंट होतय ना ते त्यामुळे मग त्याच्याकडे
आता तेच पाहिजे वेळ नाही आता लोकांकडे.
लगेच होते दोन मिनिटात.
पाच मिनिटात काय पाहिजे ते सांगा फक्त.
आणि आता तसं झालंय सगळं पॅकेटच मिळते ना डायरेक्ट नुसतं हे केलं की आणलं की झालं. हम्.
होय ना रे.
हो बाहेरचे बाहेरचे असे पदार्थ खाऊनच सगळ्यांना असं वाटते घरा ते चांगलं लागत नाही ते चांगलं लागत नाही.
तो मग घरात नको म्हण
नको म्हणतात हा मग हे असंच झाले तसच झाले.
ते कसं पावभाजी वगैरे बाहेरची खाल्ली की त्यात कलर वगैरे असतो ते लाल भडक दिसत ते.
दिसते आणि ते ना जरा टेस्ट वेगळीच असते आपण रोज रोज तेच तेच खाऊन काणे हे असतं ना.
हे थोडे मसाल्यात फरक असणार ना काहीतरी.
आपलं काय रोजत ते नाही मी तर मस्त ला घातला की त्यांनाय वेगळं वाटतच नाही म्हण सोड. असं असतं हम्म. असच म्हनुन म्हणलं, काय करतायसा? वेगळं काही, होय होय करतोय की. ते करतोय नेहमी हुं. होय, असत्या आठवड्यातून एकदा.
होय.
हूम.
ते दही वगैरे लावून ठेवता का तुम्ही मॅगनेट करायला?
नाही ओ नाही ठेवत. ह हां नाही. तुम्ही ठेवताय? हुं. नाही ठेवत.
डायरेक्टच तुम्ही टाकता का फोडनीत?
होय.
हुं. हू.
उं.
बर, प्रत्येकाची पद्धत वेगळी.
वेगळी असत्या, सगळ्यांचं वेगवेगळ आता ईथून तुला दुसरीकडे गेला तर, त्यांची पद्धत वेगळी असते.
हो हो, कोकणात सुद्धा वेगळे वेगळे पदार्थ.
हो सगळीकडे वेगवेगळे असतात. चालेल. चालतय, ठेवू का मग? परत करते फोन हा. बाय.